नमस्कार!
अ म्हटलं, आपण अ टॉपिक घ्यायचा अ जेवणाबद्दल.
जेवणाबद्दल बर बर चालेल.
अ तुम्ही व्हेज, व्हेज आहात की नॉनव्हेज आहात?
नाही म्हणजे, मी आता दोन्ही पण आहे व्हेज पण आहे नॉनव्हेज पण आहे दोन्ही प्रकारचं खातो.
म्हणजे पहिल्यापासून आहे का, मध्ये मध्ये किंवा असं काही?
मधी मधी म्हणजे, मी जेव्हा आजारी पडलो होतो, मग तेव्हापासून सुरुवात केलती नॉनव्हेज ला.
आजारी पडल्यापासून, म्हणजे त्याच्या अगोदर व्हेजच होते.
व्हेजच होतो.
असं काय कारण होतं की, व्हेज हे ते बस
नाही म्हणजे, ते आता पहिल्यापासून खायची सवय नव्हती आला.
भाव घरी कोणी असं माळकरी वगैरे आहे कोणी असं?
हो पण माझे पप्पा माझे माळकरी आहेत, ते माळ घालीत्या देवाचं करीते.
मर त्याच्यामुळे मी खात नव्हतो, पण मग आजारीपा डॉक्टरनी मला सुरू करायला लावलं.
बच्छा
मग तेव्हापासून मी नॉनव्हेज खायला सुरुवात केली.
आता सहसा म्हटलं की तस पाहायला गेलं तर जेवढं प्रोटीन हे नॉन व्हेजमध्ये असतं. तेवढंच व्हेज मध्ये पण आहे काय वाटतं तुम्हाला आहे की नाही असं
बरं मग आता आता खूप लोक असे आहेत. तुम्ही बघितलं असणार की आम्ही चिकन खातो हो.
हो.
पण मटण नाही खात. मटण खातो पण मासे नाही खात हा अंडे बरोबर. आता काही लोक म्हणतात की आम्ही अंडे खातो. आम्ही वेज आहे. नाही आम्ही नॉन व्हेज आहे. अस सांगता आम्ही व्हेज आहे. अंडे खातो. हो आता अंड म्हटलं की व्हेज मध्ये येईल की नॉन व्हेजध्ये येईल असं?
तर ते खूप जण म्हणजे लय जण असे म्हणतात की व्हेज येत काही म्हणता नॉनव्हेज येतं. पण ते असं पाहियला गेलं म्हणलं नॉन व्हेज मध्येच येतं अंड. मग आता काहीजण म्हणतात की व्हेज आहे असं.
तसं अंड आहे. दूध जे निघत ते पण कुठून तरी कुठल्या तरी प्राणीमधून येत.
हो बरोबर.
हो.
हा.
आता तस अंडी आहे. अंडी कुठल्या तरी प्राणीमधून येतात.
हो बरोबर आहे.
तरी माझ्या हिशोबाने तरी असं वाटत कि बॉ अंडे जे आहे. हे त्याच्यामध्ये अजूनपर्यंत असा काही जीव तयार झालेला नाही.
हा.
हा की आपण कोणता जीव मारून खात नाही.
हम्म.
मग तसं तर व्हेज म्हटलं तरी काही हरकत नाही आहे.
हो ते पण आहे.
आता तुम्ही बघितलं असणार मोठमोठे जेे समजा बॉडी बिल्डिंग करतात. किंवा डॉक्टरेस वगैरे आहे पर प्रत्येक लोक एक सांगतात की तुम्ही अंडे खा.
अं का प्रोटीन साठी् हेल्थ सा
हा नॉन वेज खायला होता. आता समजा काही तब्येत वगैरे घरात झाली किंवा काही अर वगैरे वगैरे झाला तर डॉक्टर स्वत सांग की मटणाचं जे पुऱ्याच सूप वगैरे असत. हे तुम्ही चालू करा.
बरोबर.
हा हे भरपूर डॉक्टर लोक शोधावून सांगतात. मग त्या त्या हिशोबाने बघितलं तर ते एका प्रकारे चांगलं आहेत.
हा ते पण आहे
कसं त्याच्यामध्ये प्रोटीन वगैरे आहे हा तब्येत वगैरा चांगली अस ते पण आता ज्याच्या त्याची थेरी असते
हा
आणि शक्यतो नॉन व्हेज मध्ये म्हटलं तर तुमचा आवडता आयटम कुठला?
आता नॉन व्हेज मध्ये म्हणजे मी सगळं प्रकार खातो पण जास्त मला माशे आवडत्या
अच्छा
हम
माशे माशेमध्ये असं फ्राय वगैरा की काही भाजी वगैरा
म्हणजे डा फ्राय पण आणि भाजी पण म्हणजे सगळेच प्रकार आवडत्या माश्यामध्ये
ते मागवला तुम्ही कधी
म्हणजे आम्ही घरी मागवत नाही कारण की घरी एवढं कोण खात नाही मी आणि फक्त माझा भाऊ खातो ना
मग त्यामुळे सहसा बाहेरच
बाहेरच खातो म्हणजे मग घरात काय आणि घरी कोणी करायला पण नाही कोणी हात लावीत नाही मग त्याच्यामुळे आम्ही बाहेरच खातो
हा बरोबर आहे आता काही आवड असली म्हणजे काही ना काही नियोजन करून
खाल्लं पाहिजे.
हां खाल्लं पाहिेजे
माशामध्ये पण भरपूर प्रकार आहे आता मला माझी आवड म्हणलं तर मरड म्हणून एक मासा येतो
अच्छा
तो चांगला लावतो म्हणजे माझ्या माहितीनुसार
बरोबर
म्हणजे मी जेवढे प्रकारचे मासे खाल्ले तेवढ्या प्रकार मधी मरड टाईपचा मासा भारी लागतो.
अच्छा मं आता डायरेक्ट आधीपासूनच घरी आणत नाही का?
नाही मग फक्त ते मधी मधी मी आजारी पडलो होतो तव्हा एकदा दोनदा आणलं होतं म तसं घरी आता घरी आणायचं का आण कार नाही कारण की घरी करायला कोण नाही हात पण लावित नाही कोणी
हा म सहसा हॉटेल वगैरा मध्ये गेलेलं चांगलं म घराच्यांना नको त्रास असात
हा सगळ्यांच्या सोयीनुसार
आता आमचं तस आहे आता आम्ही कसं अगोदर पासून खातो पण आता काही काड असा आला त थोडं थोडासा काशी वगैरे फिरून आले होते दोन चार मंदिर वगैरे गेले हो ते कसं मं त्या हिशोबानं काहीतरी ते सव्वा महिना म्हणा दीड महिना दोन महिने असं बंद केलं हा बंद करावं लागतं काही पूजा वगैरा करून आलेत
ते देवाचं असल्यामुळं
आम्ही सहसा जास्त म्हटला आता आमचा भाग हा म्हणजे आमच्याकडे इथे अ समुद्रकिनाऱ्यापासून भरपूर दूर आहे आमचा जो भाग आहे तर मग त्या हिशोबाने आम्हाला आहे ना सहसा इथे ताजे माशे मिळत नाहीत मग त्या हिशोबाने आम्ही एकत मटण मागवतो बोकड्याचं नाही तर मग त्यानंतर जर झालं तर मग चिकन हां माशे जे आहेत ते एकदम क्वचित येतात
हो.
हा तर त्या हिशोबाने जर मशी आली. तर मग ते भाजीच्या पद्धतीचे नसतात. अस असं फ्राय करून खायचे जसं काही जलेबी वगैरे म्हणतात. ते लालपरी वगैरे हा एक क्वचित आयटम जे ते आमच्या भागात मिळतात हा. मसाला साहित चिकन म्हणा. अ चिकन झालं त्यानंतर बोकड्याच मटण झालं हे सहसा हे भरपूर चालत.
हे भरपूर ते म्हणजे सगळ्याच ठिकाणी आता भरपूर प्रमाणात भेटतात.
आणि इथल्या ज्या हॉटेल्स आहेत स सई त्या हॉटेलमध्येध्ये म्हटलं. इथे.
मटन डेक म्हणतात.
हा. हम्.
सुर ब म्हटलं की आम्ही असं आहे ना हप्त्यातून दोन तीन वेळेस चालू जा असत
हो मग आता तुमची म्हणजे घरात जवळपास सगळेच खाता असेल.
हा नाही सगळेच नाही तसं मी आणि वडील. आणि वईप अस आम्ही दोन तीन लोकं खातो त्यानंतर जे आई आहे त्यांना चालत नाही. अशातला बाकीे बाकी बनवून वगैरे देतात ते.
म्हणजे तुमच्या घरात करायला आहे.
हा.
त्याच्यामुळे तुम्ही घरी आणू शकता.
बरोबर.
तस आमच्या घरी कोणी हात चालत नाही हात लावून. नाही मगग आम्हाला घरी आणण्यायला परवडत नाही त्याच्यासाठी आम्ही बाहेर जाऊन खातो.
हा चालतयथ अशा पद्धतीनं.
हम्म म्हणजे ज्या वेळेस आम्हाला वाटलं खावशी तर मी माझा भाऊ ठरवून बाहेर जातो आम्ही.
आणि त असं म्हटलं की आता सं आता हे ऑनलाईन ऍप वगैरे आहे कुठे जायचं. काम नाही जास्त हॉटेल वगैरे म बाहेर फिरायचं. ससा एक बस साठी स्पॉट बघून भरपूर लोक काय करतात तिथे ऑनलाईन जेवण. ऑर्डर करून तिथेच जेवण करून घेतात.
हो.
हा असं भरपूर ठिकाणी चालत हा मग आता ते ते. त्यानंतर एक जे म्हटला भाग नॉनव्हेजमधला तर आम्हाला. बिर्याणी ब खूप आवडते
बिर्याणी बिर्याणी पण.
अ म्हणजे आम्ही असं समजा. की.
हप्त्यातूनोनेळेस मागवो तर एक वेळेस बिर्याणी नक्की असते.
हो अच्छा म्हणजे तुम्ही आदलून बदलून मागत राहते.
हां दम बिर्याणी म्हटलं की ते एकदम फेवरेट आहे. मग ते जर असले अवे्लेबल तर मग पुलाव बनवतो चिकनचा अ ते भरपूर छान आऐट नाही.
मग तसं म्हटलं की ते चिकन फ्राय वगैरे. हे भरपूर छान मिळत. म्हणजे इथूंन कांहीं समजां आमच्या एरिऱ्यापासूंन पांच मिनटांच्या अंतरावर आहे भरंपूर स्टॉल लागतांत स्पेशल चिकनचे
चिकंन आणि मटंन आतां म्हणजे भरंपूर चिकंन आहे स्टॉल आहेत
हां ते फिश फ्राय वगैरें विकतांत म्हणजे कंटिन्यू फ्रेश चिकंन असतं पणं गर्दी वगैरें एकदंम छान असतें तिथे
हो हां आंपल त्यां जवळपांस सगळेचं लोकं खात्यात मंग त्यांच्यामुळे सगळीं कडे उपलब्ध आहेतं ते
बरोबर आणि सहजां बाहेर म्हटलं फिरायलां की कुठे थांबायचं म्हटलं अट हे हॉटेलं वगैरें असे कुठेतरी मसं असां तिथे नॉन व्हेजचे प्रकारचं सर्व म्हणजे आतां जे हां फॅमिली हे सर्व नॉन व्हेजवाले त्यांनंतर जे भाऊ वगैरें आहेतं सगळें सगळें नॉनव्हेजं वांले आहेतं
अच्छा
मंग कुठे थांबले वगैरें कुठे जेवणांचा प्लॅन झांलां आणि त्यांनंतर ते आमचें शेत आहे शेतांमध्ये आम्हीं त्यां हिशोबांने आम्हीं पार्ट्या करतंच असतों
हो
हां नॉन व्हेज वगैरें डायरेक्टं एक खट्टे घेऊन यांयचे शेतांतून बणं व्हायचं सर्व आमच्यां हातांनेचं हां असं प्लॅन असतों आमचां दर महिन्यांला म्हणां एक दीड दोन महिन्यांच्या म्हणजे अंतरावर
प्लॅन राह चालूचं राहतं मंग तुमचं
बरोंबर बरं दादा आपले आतां दहा मिनटं झाले हां आतां एक कामं करां तुम्हीं
हो
तुम्हीं तुम्हीं नऊ साडे नऊ नंतर जेवणं झालं वगैरें तुमचं तुम्हांला मेसेज करां तेंव्हा तुम्हीं करां वाटलंस तिथून हं
बरं बरं चालेलं
हां आता कसं मी ऑन ड्युटी आहे हां मी ऑन ड्युटी आहे आतां हां कसां आतां मी थोडां टाईम काढलां बोलतु ओके
बरं बरं चाललं सात नऊ नंतर तुम्हीं फ्री नां तसां मेसेज करतों मी
ओके ओक चालतें ठीकं
चालेलं बरं